हा बोला कि
काय चाललंय आणि तुझं
काही नाही बघा आता जरा आज तब्येत बिघडली आहे त्यामुळे जरा शांत
होय का? पावसामुळ हा आता पावसा पाऊस पडलाय त तिकडं आहे का जोरात?
जोरात म्हणजे आहेत तसा काल दोन दिवस जरा कंटिन्यू होता आज सकाळपासून जरा पडतोय जरा उघडतय जरा पडतेय जरा उघडतय असं चालू
ह हा इकडं पण तसंच चालूय
होय.
आहे पाऊस पडला होय नाही पाऊस पडाल पाहिजे सोड नाही तर सगळं महाग झालं म्हणजे काय आवघड होऊन बसलं शे हाळू पिकायचं कधी आपल्यापर्यंत पोचायचं कधी
हो ना आणि आमच्या इकडं आता भुईमुंगाच्या पेरण्या
भुईमुंगाच्या शेगा अ हा
आमच्या इकडं आता भुईमुग असतोय ना शे भात पण असतोय पण ना तर नंतर असतो थोडा भुईमुंग झाल्यानंतर आय थिंक भात घालता का काहीतरी कारण ते दिवाळीमध्ये काढायला येतोय ना भात
हा भुईमुगाच खरं चांगलं उत्पन्न निघतंय तिकडे आहेे आमच्या इकड पण होतंय भुईमुग पण एवढं ल जास्त नाही होत
ना इकडं भरपूर असत म्हणजे जेवढ शंभर टक्के मधले मला तर वाटते ऐंशी टक्के ते लोक भुईमुगच करतात.
होय ह चांगलंय की अगं शेंगा म्हणजे खरंच इकडं आमच्या इकडं थोडं जास्त नाही आमच्याकडे जास्त ऊस पिकतोय
होय इकडं पण असतोय ऊस पण ह्या दिवसात थोडं तीन महिने लागत ना ते पिकाला त्या तीन महिन्यामध्ये ते पीक येत हा बर पाऊस पडायला लागला की
कडधान्य
कडधान्य पण असतंय पण एवढं मला माहित माहिती नाही आमची शेती नाही ना आमची शेती आहे ना-
हा हा भुईमूग हेच ग काय ते अं मटकी चवळी
होय होय असं तसेल लावत असतील हो माहित आहे पण लावत असेल मला आमची शेती नाही त्यामुळे माहिती नाही शेंगांच पण कसं माहिती कि ते म्हणजे ज्यांच्या शेतांमध्ये होत ते ज्यावेळी काढ च असत त्यावेळी असे बायका बोलून काढवून घेतात ना हा मग माझी आजी वगैरे जे ते शेंग आहे क ते वाटणी देतात ना त्यातली थोडी थोडी हा
आमच्याकडे पण जातात की
हा मग तेच आमच्या जवळपास त्याच शेंगा वर्षभर चालतात घर आम्ही शेंगा अजिबात बाहेर विकत आणत नाही
एक एक पोत भेटतय तसं
आमच्या आजजी तीन तीन चार चार पोती करते होय मग आ मग तेच म्हण होय आणि वाटणी पण चांगली असते ना तोडते पण ती भरपूर तोडते वय झाले तिच्या तरी सुद्धा कामाच्या बातीत क
तोडलकनी नाही ते अर्ध्या अर्धी वाटणीून भेटतंय इकडं आमच्याकडे पण आहे अजून पद्धत तशी ते
हो आहेच म्हणजे खेडेगावांमध्ये शक्यतो तसच
नाही होय जास्त असतेच
काय करताय म आता स्वयंपाक वगैरे
आता स्वयंपाक करणार तुला सांगितलं की आळूच्यपणाच्या वढ्या करणार आहे आता मी ते तु त आळूच्या पानाचे घट तर पीठ लावलं की त्याला
हा
बाहेर येत नाही फिसकटत नाही
होय
मग त्यातच राहते मी कसं दोन तीन डबं दोन तीन डबं लावत त्या घरात आम आम्ही चौघजण आणि मुलं पण आवडीने खातेत नाही
एवढं दोन तीन ड्बा लागतय मग
जरा मैत्रिणी ही आहेत की शेजारची
हा सगळ्यांना
सगळ्यांना थोडं थोडं द्यायचं आता आपण केलं काहीत वेगळं कधी करतोय आळूच्या पनाच्या वड्या काही दररोज आपण करत नाही
नाही नाही हो
तर करतोय त्यामुळे असं आम्ही एकमेकीला देतोय नाही शेजारी
हो मी पण देते सोडा पण हे म्हणजे इतक आता सहा दिवसात अजून अलीकड तर कधी केले.
ह मी दहा मी दहा पंधरा अस. पालते
होय
ते एवढी पाण आणतेय मी कळलं तर भरपूर करते मग घरात पण सगळ्यांना म्हणजे हे असं कोरडीच खाते ती चपाती बरोबर भाकरीे बरोबर खात नाही त
ते कोरड चांगलं लागत
होय छान लागते होय जरा कुरकुरीत त्याला कुरकुरीत भाजायचं फक्त
हा मग ते डायरेक्टतात पण वा ना तेलामध्ये फळ आल्यानंतर पण कुरकुरी
तळायचं त्यात काय करायचं माहितीय का थोडस त्यात तीळ टाकायचं तीळ हा थोडस ते टाकायचं आणि मग तळायचं तळावर पण छान लागतंय सथोडं आणि असं थोडं थोड थोडं तेल टाकून वरण भाजल्यावर पण कुरकुरीत होते त्या
हा म्हणजे आम्ही कसं करते माझी मम्मी फक्त म्हणजे इथे शिजवून घेत नंतर ते वड्या पाडते त्याच्या आणि मग थोडस तेल टाकून त्यामध्ये जिरं किंवा मोहरी आणि कधी कधी कांदा पण घालत त्यात
हा हा.
कांद्यासोबत भज. अस भाजी सारख भाजून घेते मग त्याची एवढं ते कुरकुरीत नाही होते.
तेच ते एकदा करून बघकीी मी सांगले तसं बघ कसं होतंय तुला. नाही छान होतय तसपस. आणि थोडस तेल टाकायच तळून काढण्यापेक्षा थोडस तेल टाकून जरा कररपूस भाजायची.
हा हा हा हा ते जास्त वेळ भाजल्यामुळे होत अस. माझी मम्मी ते फक्त. वर खाली करते ना ते तेला त्यामुळे एवढं कर होत नाही.
हा त्याला खरपूच भाजले क नाही असं कुरकुरीत लागते अगो. लागते म्हणून ती कसं कोरडं खायला छान वाटतय.
होय हो करकुरी ते आता ह्या दिवसांमध्ये.
होय. म्हणून म्हंटलं जर आज करावं तिथं येताना रस्त्यात पान आहेतेत नाही आमच्या तिथं.
हा हा.
पुर पान लागलेले बघितले मी त्यात दि. म्हटलं पान द्यावा आजी चार आजी म्हटल्या मला चार. काय ने जा भरपूर आता काही काही आपल्या काही मस असून टाकायच्या त म्हणे. कोणी कोण पण येते म्हंटली घेऊन जा म्हंटली मला. हा भरपूर येतय म्हंटली. जा म्हटली.
हो असतात तसे काही जणश.
होय काय ते जाप रु बा आहे सांग. खायच तर खायची तर जिन्नस आहे ते.
होयच ते.
काय त्याला आणि काय आणि ती काय आपण टाकल्या जनावर तर काय खाणार आहे ते.
नाहीच की जनावर कुठलं ते घशात खवकवते आपल्याला. ते कुठलं ख आणि ते नवासावर नकळते ते जनावर.
होय चांगलं लागत नाही ते मग म्हणूनही नाही म्हंटलं. दे आजीनी दिलंय आपलं तेवढं करावं त्यांना पण म्हणजे त्या आजीसनी पण द्यायच्या वड्या. जवळच आहे का शेजारला.
हो द्यायचं त्यांना पण जरा वेगळी च.
होय तेच की मला म्हण मी आजीचं पण कोण नाही नाही एकटीच मुलं जरा पुण्याला असते ते.
हा हा.
म्हणते चालतेय मग देत म्हणज आजी जीवनाक आम्ही तुम्हाला वड्या आळूच्या पानाच्या वड्या देते.
हा हा.
ले देन काय म्हणली थोडेश.
हो एकटे घेते खाला.
किती खायचे तुम्ही काय. करणार आहे मग स्वयंपाक आज तुमचा झालाक नाही स्वयंपाक.
माझा मी आता म्हणजे मम्मी जरा बाहेर गेलेली म्हणून मी भात लावलाय कुकरला. परत ते ढबू मिरची असते ना ढोबळी मिरची. ती चिरून ठेवलेली मग त्याची भाजी करते म्हणते. ये मग अशी मध्ये जरा अे होती. सू केलेलं चार पाच वाजता ते घसा ज आहे. झाला ना म्हण गरम गरम प्याव म्हणल.
चौ ग्या सप
ते जरा केलं आणि नंतर म आता काय मम्मी भाकरी करेल, भाक करी.
माडगं वगैरे करताय का नाही तुम्ही?
करते, करायचंय त्याच ते पीठ वगैरे पाडून ठेवलय मी. घरीच म्हणजे कोळीत असत कोळथातच ना.
हा त्याच हे असतंय अ डाळ असते वेगळी.
होय, होय ते माझ्या मामी न दिलय म्हणजे माझी मामी पण तिकडची हाय ना त्या त्या कोणत गाव ते आपलं जरंडी माहित आहे का?
होय होय इकडं आमच्याकडेच आहे की.
रंडीचे हाय ना माझी मामी म तीकड तिच्या म ममी त्यांच्या आईंनी दिलेलं. त्यांना ते, म आम्हाला म्हटलं तुम्ही पण थोड नेऊन करून बघा. मग ते भाजून वगैरे त्याच पीठ पाडलय, हा पण ते. करायलाच तिला वेळ भेटत नाही आता सांगते थांबा आज जाऊन कर म्हणून.
हा कारण ते पीठ आहे पेठ तेज ते डाळ भाजून पीठ पाडून मग ते छान लागतय. त्याला आणि त्या थोड तांदूळ पण टाकायच शिजतआल ना. असं वयराय लागलं वैराय लागलं की जरा तांदूळ टाकाय च.
मी तुम्हाला परत फोन करते त्यावेळी मला रेसिपी सांगा वाट
हा चालतय, मग ती जरा वा वे वैरा्याचा तांदूळ अस ते शिजत या. अ छान लागतेय ती पण सर्दी झाली किती असती प्यायचं बघ ह्या दिवसात.
होय ना.
प्यायल्यावर जरा घसा शिकतोय नाया.
होय की आव काय दोन तीन दिव एवढं वाटत. पहिलाच जरा म्हणजे असं घसा हे झाल्यासारखं वाटत होतं पण म्हणलं उष्णतेन होतोय ना गसा कधी कधी.
होय, होय, होय नाही आता ह्या दिवसात, ह्या दिवसात घसा खाऊकव्हाल की ओळखायचं वाट वातावरात बदल झालाय.
तेच मला वाटलेलं उष्णता असेल पण काय नाही? नाक घळाल्यावर समजल आता म्हणजे सर्दीत झाले.
हा, हा, हा, नाही सर्दी झाली असणार आहे तुला वातावरण जरा वेगळे झाले आज थंडी पूर् वा झाल्या वा आज वातावरणात थंडी पण आहे.
होय की आवा आणि पाऊस कधी जरा ऊन जरा
हा त्यामुळे ती, उन्हाळ्यात आपण गरम पा गार पाणी पिलेल.
हा, हो मी नाही खर आव. मी नाही पीत शकेतो कारण मला नाही सोसत. ते उन्हाळ्यात पण म सरा उन्हाळ्यात पण झालेलीच थोडा सर्दी मला डॉक्टर पण म्हणले असल्या उन्हाळ्यात त्याला खोकला आणि सर्दी झाल्या.
ती तुला सहन झालं नसल ग.
नाही नाही ते काय शेती व्यवसाय म्हण
हा, ते मडगं प्या जरा बरं वाटत शेकतय नरड्याला शेक भेटतोय जरा.
हा हा चालल करून बघते घ्या. ठेव का म.
हा ठेवा, ठेवा.